ते बघ की त्याला मी इथे थांबते हॅलो
हा बोला की,
केवढं वरडायला लावत्यात पोर
पोर पोरं म्हणजे
माझ पोरग तर लई ये अव्वा शूज फेकल बघा घसर गुंडीवरन वरन खाली
तरी बरं हाय रिकामा ऑडिओ स्वराज च सकाळ संध्याकाळी खेळायला वगैरे सकाळी मग लेट उठत अस
उठते साडेआठ पावणेनऊ ला
कर
हा ए मार खातो पटकन काढ तोंडातल ते
आमची पोरं सुट्टी असली की दहाशिवाय उठत नाहीत.
नाही तुम्हीच सांगितले याला झोप लई कमी हाय असं मी बसल्या ठिकाणी झोप ले कधी कधी तर
तर काय मी एवढं कंटाळ येणारच की ओ
मला आणि कधी कधी तर रडायची मी अक्षरशः बेकार रिकामा ऑडिओ रा तोवर मांडीवर लहान असतान त त्या दुधाचं कौतुक ते खायला बनवून द्यायचं तासा तासाला उठून बाप रे नाही रात्री ते तसली पेज बनवून द्यायची त्याला तांदळाची वगैरे दर एक तासाला उठायचे त्याने बरोबर म उठून रढाय च्या रडा एका हातात घेऊन त्याला कराय जायचं ते रडून धिंगाणा तिथंन पुढे झोका ती पाळण्याची सवय लावली नाही मी पाच महिने आणि सासरी गेल्यावर त्याला लावली सवय सिंग झोपायची पाळण्यात जे त्रास दिला त्याने आम्हाला पाळण्यासाठी पाळण्याशिवाय झोपच ना ती एक हातानी झोका द्यायचा आणि एक हा एक पाय त्यावर खाली धरायचा माझे खुबे न खुबे दुखून चालय आणि आम्ही गावी जर जायच अस म्हटलं की नाय ते पाळणा फोल्डेबल होतं माझा
हूं हूं
करायचं शेतात थांबायचं तेजी झोप होईपर्यंत परत त्याची झोप झाली की पाकणा परत काढायच गाडीत ठेव आम्हाला गावी जायला असं सात आठ आणि दहा तास वाज लागाय लागले. त्याला जेव्हा जेव्हा झोप येइल तेव्हा ते कडीतला पाळणा काढून फोल्डी छतबीत बघून झोपायचं आम्ही असं भूतसारख बघायचो कधी उठतय त बाबा चल वैताक आलाय आम्हाला गाडीत बसूनं एवढ दमवलय ना त्याने अक्षरशः मी ते पाळणा असं त्या भांड्या भरशवालीने म्हणलं घे बाई माझ्यासमोर आयुष्यात कधी आनू नको पाळणं
आगं बाई गं येवढं कंटाळलाय
लई खांद दुख ते आहो ते पा झोका देऊन आणि खालणं धरून आणि एकटीनेच की ओ घरातलं पण आणि ते पण
होय सासूबाई वगैरे मला राहित नाहीत व्हय व्हय तेच की आमच्या पण नाही बाई राहिल्या
ते नसतय तिकडचं वातावरण सुट होत नाही तरी तिकडे राहणार इकडच जमत नाही येतच नाही आणि मग काय आता ऑप्शनच नाही आणि माझ्या मम्मीच कस मम्मी जरी आली तरी मम्मीला संधीवात आहे तिला नाही जमत ये तेवढं माझीच डिलेवारी किती केली बिचारीन त्या डिलेवारीत सुद्धा रात्रभर आम्ही दोघी मांडीवर घेऊन बसायच त्याला रात्र रात्र मम्मी पण मी मम्मीला तर एवढा वेळ संधीवातीच त्रासये सांधे सगळे अशे वाकडे झालेत तिच्या हातापायाचे चालायला सुद्धा येत नाय तिला संध्या तेन वीस वीस वर्षे झालं पण माझी आई पाच बेडवर रात्र दिवस घेवून बसायचो आम्ही दोघी त्याला म्हणून माझं आत्ताच कंबर गेलिया
आमच पण तसच झालं कसं असं जास्त काय लोड सोस आता या एज मध्येच नको वाडत
होय आता च काहीच उपयोग नाही आता एवढा लवकरच गेलाय
तेच की आमचं पण असंच की कुठ तरी विश्रांती नाही काय नाही करायला कोण नाही आपली पोरं आपणच वाढवायची. आपली आहेत म्हंटल्यावर तेच की तसच झालंय अओ माझं पण दवाखान्यात तर आम्हीच लाग् दोन म्हणजी माझी नंतर झालेली डिलव्हरी कोणच नाही शेजारच्या मैत्रिणीकड मुलगी राहिली एकट्या शेजारच्या होत्या त्या सासऱ्यांना डबा देत होत्या जेवण वगैरे बनवुन आणि सक् सासूबाई आणि मी दवाखाण्यात राहित होतो असेच अओ काढले आम्ही पण दिवस अशी कधी पोरं मोठी होतात स्वतः आपला आपण म्हणजे कळत तय् खातात, पिकात, खेळतात असं वाटायचं.
काय करा ते झालं की त्यावेेळेस वेगळ हां ह्यांनी पण लय तब्येतमुळ दवाखान्यात तर आम्हाला ह्याज ना म् आम्हांला काय झालं डॉक्टरने ते पावडरची सवय लावली. इतका त्रास दिलाय त्याला पोटाचा एत् का त्रात्स व्हायचा पोटच साफ व्हायच नाय आणि लय रडायच म्हणजे रात् तरी दादा ला सुद्धा आम्ही दवाखान्यात नेलं खूपच त्रास व्हायचा त्याला म्हणजे त्याला पोट साफ होत नव्हतं गाठी असं म्हणजे कडक शी व्हा त्यामुळे तेला इतका त्रास व्हायचा ना मला वाटत कधी कधी तर मी त्याला रा्त्री रात्री बाराला सुद्धा दवाखान्यात नेलय इतका कळकळून रडायचा. चा तासन तास काय करणार मग त्या सिस्टरनी सोडल्यावर सुद्धा त्यांनी एक आठवडा आम्हाला हा सोडल्यावर सुद्धा ते आम्हाला एक आठवडा इतका त्रास दिला त्यांनी सळो की पळो केलं करून दिवस रात्र कंन्टिन्यू रडायचा डॉक्टर म्हणले रडू देत. चढल्याशिवाय त्याला ते सुटणार नाही
होय की काय करणार मग? आणि ते हाल पण बघवत नाही ओ तेवढी त्यांना ताकत तरी पाहिजे काय नको
काय कळत नसतं
होय आमच्याला तर महिन्याला ताप असं सण आला म्हटलं कनी ताप असं तापनं वैताग यायचा ताप आला म्हटलं की नाही या अंगावर काटा यायचं बघा नको नको वाटायचं
आता जरा कमी झालंय लय कमी झालं आता् सर्दी नाही याला दोन वर्ष काय पण उल्ट तुला फिक्
ती गोळ्या औषध खाऊन पोर आणि हाय अस् सगळी आणि आधीची पोर न काय खाता पिता हांआ् गोळ्याऔषध आहेत ठणठणीत तेच कि आमच्या इथं काॅलनीतली एक मैत्रिणी आहे ती? म्हणजे तिला प्रेग्नंट होती ती ते पण माहिती नाही पाच महिने गोळ्या औषध काय नाही आणि कसलं छान पोरग झालंय ठणठणीत. आणि आम्ही दीड दोन महिने झाल्या कसलं गोळ्या औषध घ्या, ट्रीटमेंट घ्या. आणि आमच्या महिन्याला पोर आजारी. त्याचे किती आम्ही जपतोय. तर असं असतंय नय? तुम्हाला अनेक वर्षभर दमवेल घातलं शाळेला जाऊपर्यंत. एकदा शाळेला चाललं की आणि एकदा म्हणजे व्यवस्थित
त्याच खायचं प्यायचं काही टेन्शन नाही मला व्यवस्थित खातोय पितोय फक्त अन कडकड सो बगाले व्हेच कडाय बाकीतस काय ता
एवढं खेळतोय म्हटल्यावर झोप पण पाहिजे त्याला खरं.
नाही ना तेला झोप, आता तर सगले काय दुपारच झोपता झोपताय येतंय कसलं झोपत नव्हता. खडे खडे बसायचं आप पंत बसल्या ठीकाणी मी कधी कधी डुलकी मारायच लई वेळा अस व्हायच.
आणि येतेच मग झोप ती. बसल्या ठिकाणी दमल्यावर माणसाला येणार की, झोप जाऊबाई कुठे गेल्या म?
आहेत बसल्यात त्यानी मी हेला झोक कराय लागल्या.
होय.
तेच म्हनलं जायच करायला लई झपा झप
हम्म-हम्म-हम्म होय यालांगलाय.
हा हळूदे काय लई जोरात देवू नको
तुम्हाला लाड नाहीये वाटतं? लहान मुलांना फक्त आलावड आहे.
ते बसायला, पण ते मला लई कंट मला गरगरतय पोटात घारीत, लय दम हळू दे नाय तर उडल आकाशात. एकदम नाजूक दे घस घस करू नको. हळूद्या हा तस काय नाही चालतंय... पण मला काय माहिती डोक्यात बस की पोटात गर गर तय.
होय. आवडतय का नाही खेळायला?
नाही मला पोटत कसतत चक्कर आल्यासारखं....
होय हम् हम् बाकी अदर अँक्टिव्हिटी काय?
काहीच नाही बघा आता सध्या दोन वर्षात एक सुद्धा नाही. घर आणि बाळ अ हा ह आई ग ॲटीट्यूड एवढ्यातच आयुष्य गेलंय माझ सध्या तरी दोन वर्ष झालं तेच चारले. अधी चांगली जॉब बिब करत हुते. चांगलं होतं आता काही नाही. घर कोंबड्या झाल्यासारखं झालय. त्यामुळं वाटतय आता स्वतःच काहीतरी बिझनेस चालू करायचं बस झाल आता ते अडण्यागत घरात बसून... रोजच तेच करायचं.
आणि ते घरात बसून बसून पण असं नको वाटतेय बोरिंग होतय आव
हम्म ऑफलाईट कोर्सेस पाहिजे. मला तस हित काय प्रॉब्लेम नाही. पाहिजे ते कर, काय करायचं कर पण असं होत की ह्याला जाऊन ह्याला घेऊन करायचं म्हणलं की मग लय वैताग येतोय. मला तस काही बंधन नाही. कुठं फिरायला जायचं हा मला असं काही नाही तुला जायचं आहे ना फिरायला जा बुक कुकिंग कर, काय वापरायचं आणज, काय खरेदी करायचं कर पण
मग काय आणि काय पाहिजे मग राहायचं गप निवांत. होय कणी?
ती तासभर उठत नसत्या एवढ्या लवकर बास करत नाही बास का? नाही हो म्हणत ते गुपचुप बसतय. ह काहीच म्हणत नाही त तास काय दोन तास बस झोका गप बसते त्यानी हळू द्या हळू. बास कर की पुढचे थकते पण ती थकत नाही झोक्यावरून उठायला...
मिस्टर काय जॉब करतात...
कि त्यांनी...
होय हा हा हा हा हा इंजिनिअरेत
हो आय टी कंपनी त्यांच...
हम्म हम् म एवढ्या लांब एकाच गावात असून इतक
होय जा जाऊ दिर माझे लांबच राहतात म्हणजे जास्त काय नाही एक दीड तास.. फक्ते पुण्यातचेत
तेच की
हम्म पण भेटण होत... आम्ही इथंच आम्ही दोघं एकत्रच राहातो की...
हा हा हा हा
म्हणजे आम्ही दोघं एकत्रच असतो... म्हणजे जाऊ आणी दिर बस एकञ राहतात...
होय हम्म हम्म हम्म हम्म हम्.......
म्हणजे कसं आहे आम्ही सहाजण आहेत ना ती सहा एका ठिकाणी राह...
हम्म हम्म हम्म हम्म एकाच ठिकाणी राहिलाय काय?
अस पस्तीस जण होतो पण ती सगळी कशी पाचदहा मिनटाच्या डिस्टन्स वर आणि आम्ही असं आहे की आम्हाला आमचच घर त्यांच्या घरापासून दीड तास आहे... झाड धर की
हम् हम् होय लक्ष द्या त्याच्याकडं...
बघा की चेडा आहे म्हणून बसले तर ते दुसऱ्या झोका घ्यायला तर हा सोडून दिला तर झोका रिटर्न येईपर्यंत लागेल की नाही डोक्याला...
तर काय लक्ष नाही तोपर्यंत पोरं काय...
हम्म तेवढा हाय चालतंय ठेवू का मग नंतर करते हा